बाकी आवाज नाही येत ना बा. जेवण केलंय आताच.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
ह बाला फोन लावला होता ते यायना आता अजून. नाही ना.
अय का कुठ गेलेले.
ते अंड्या आणला गेलेत गा म्हणतीेत दोघं जण.
का.
हा ना त्यांचा पत्ता नाही फोन केलता बसलय म्हन तिथ.
अ. बरं तवरन स्वयंपाक करा.
स्वयंपाक नाय करायचा आमचं सकाळचच पडलय.
आ सकाळचाच स्वयंपाक खाल्ला काय?
हा तेच खाल्लय मी आत्ता अजून हाय भाकरी आहे दोन तीन का फेकून देते आता.
अ. बरं आहे मास् एवढंतिस त्याच खातय दोघी करा.
आ.
बरोबर. अरे . बरंहे स्वयंपाक काय काय चोकरीचा फोन बीन.
आता चेन गेला बाई मगाशीच नको दादा लागण पाय मोडून.
ह्म्म.
मघाशीच येऊन गेला.
बरं बरं राहती ना.
ह आता मस्त राहती की ते जाव स्तवर च उर ऊर लागती.
हा बरोबर राहती ती.
राहिन. जाव आता सात आठ दिवसांनी मारु एक चक्कर दाद्या गेल्यावर. टाके काढायला गेलो का मग तसंच जाऊ शिर्डीहून.
हा का कधी जायचंय.
दहा तारखेला, बारा तारीख आहे, तेरा तारखेवर . टाके काढले का मग तसचं जाऊ, तिथं राहू एक एक दिवस बारा तारीख. आणि मग एक येऊ दुसऱ्या दिवशी तोवर आमच्या गाईकडं लक्ष द्या बाई एक दिवस.
हा हा.
दोन दिवस मग.
मग ने गेले ना ज सुकीट ना आपण त्या दिवशी वडे पाव नाही खाले करून .
काय भज्याच आमंत्रण, भाज्याचं नियोजन आहे का? भाज्याचं नियोजन ये?
नाही, नाही त्या म्हणे हे करती का म्हणे भाजी मग त्या दिवशी पाव वडे करून खाल्ले मग बेसन पिठं नाही आता, पिठलं करायला.
हा,
म आता नुस्तं मुग-मुग
कायची बसली आहे ना, बसले ना म आताशी होवू राहीले, ते लवकर पाहिलं नी तरी आजुन शिजले आसते.
आवर शाहण्या, मला आताच करायचंय.
काय म्हणतो?
म्हणतो तिला नेवाश्याला टाकलं आन् मला हॉस्टेलला टाकलंय मला आत्ताच करमना. मला हॉस्टेल ला करमायचं नाही म्हणतो.
आता इडं नही करमत तिडं नही करमत, राहत्या तरी कुठं बाबानो मगं?
नेवाश्याला हम, नेवाश्याला ला का खजिना ठेवेलं ये तुवा बाप?
म्हणजे बाबा शिक्षण कुठं बी करावं लागतं.
जाऊदे भाऊ शिक आता एवढं दोन वर्ष काढ तीदं एवढं वर्ष आहे आता याचे काय सहा महिने राहिले.
त्याला त ते माग त्याच्या लहान्या मावशीच्या तिकडं त्या चापुण्याला नेऊन दाखवा लागल पोरं केवाढले की म्हणून
हा,
मं अशी पोरं हाय व बाई, मग दादया अन् छोटी कशी? हानगया आशे बाया कपडे धुत ते नी कपडे बदाबदा पडत्या, वर टाकता येत नई
चार, पाच मिनिटं झाले का?
व्
चार- चार, पाच, पाच मिनिटं बोलू आन् मंग कट करु.
हा, मग काय.
हा दोन, दोन तीन, तीन मिनिटं बोलला तरी काय नाही. आणि काय? हा हे काय तीन मिनटं झाले, आ
तरी बी होतं का हे?
हा होतयं त्याला काय नाही व्हतं.
हा का? हाना तेवढ्या कॉलला आवू परवा ची च तारीख देलंये फक्त.
बरं -बरं ठेवु मग परत कर.
हा, तूम्ही करत्या का?
हा मी करते एक मगं आता, मगं परत तू कर, परत मी करीन. दोन-दोन, तीन- तीन मिनटं बोलू.
हा तुम्ही करा तिकुन ताई, मी करते ऊजून, हा ना.